अजूंन घालते मी आंता
हांव कां
हम्मं त्यांला कांहीं झोंप होई नां
हम्मं
हीलां झोपी घातली मंग तुलां कॉल करते मंग
हम्मं नाहीं गं धुवांयचे अजूंन पणं धुंव मंग नं तरं लागलं तरं
हांव अं हंय माझं लवकरं आवरलं नां आंज त्यांना घेतेना लावूंन बसरां लवकरं आवरलं आई
हं हं
लवपस लई, लई शेगडी वर्र वरन ते शिजून घेतेत ना त्याच्यामुळं, येडू
ह ह ह माझा काय स्वैपाक थोडाच राहतो ना ग मंग त्यामुळे मंग मी काय वर्च्यात पोळ्या भाजी बनवल्या.
मॉ, मॉत देत ना. वर मी वरअन भा आत परत गौरीच्या शेंगा पदा
ना मग वेळ लागतोच ना?
चल निग, हौना, चल निघ पागल्या, हॅलो, तसुन पास द्वेवाला नैवैदयन तेन, नई पैष् नाही हेच, वरण, भात, गवारीश शेंगा, कोलप वड्, भाज्या
तेलात मिठात पण लई छान लागत्या त्या
का?
आता भा स्च हाव असन तेन करावंच लागतं ना गुरवार अस ना मग? ते चालू होतं कायत्तरी मधेच हे येतं भाम
भांडणं दंडणं चालते पोरांची मधीच, मधीच फोनं येते आजीचा फोन आल्ता माझ्या
आज्जी सोबत बोल्ले
हं हं हं हं
आज्जीच्या भावाचं बरं नाईल्ते सांगायचं काय? हौगं, सरकना तकडं आत्ता येतंय इकडंतिकडं ते
नि गार वारं
येच्यात ए रेक टाकलं
तुमच्या घरात आता, सर्दी असल्या च्याअर तर खूप थंडी वाजते बाई. नाही, स्लॅबच्या घरांमध्ये थंडीच असती. आम्हाला नाही वाटत येवढं काई.
पण नंत्त आले तरी त मी बाहेर होतो ना तवा असली, सरळ तेव्हाच होती ती, साडेचार वाजतील यायला. तिचं आता रेन डे राहीनच
हो गं खरंच खूप वेळ होतोय तिलायला.
शनिवारी रेन डेए तिचा आता रेन
तिला नको जाऊन देऊ, तिलाय ना गेल्या वर्षीपासून खर जर म्हणलं ना पाहायला त्याच्यामुच होतंय.
हाव त्याच्यामुळेच होऊ लागलं नाहीे पावसात नाही भिजणार ते रेनकोटच्यात वगैरे अस काहीतरी डान्स कर.
विषय तो नाहीये जवळपास म ती चिकखल केली का तिला तर मातीच रिॲक्शन खूप झालं.
हा लाल माती ती.
हा नाही तर तिला कधी याच्या अगोदर असं कधी काहीच नव्हतं.
नव याददी इवलवला नो देे कि दिवस कू काय झालगला.
मग तिला कधी काहीच नव्हतं तिला ते लाल माती. खेली तशी तिच्या पायाची मिस्टेकच भस भेसडली बिचारीची.
हम्म हम् आता बरे हाय बाई लय म्हणजे लई दवाखान
त्यांना जीवार येतं काही ट्रीटमेंट घ्यायची म्हणल्या तेथं किती लहान हाय.
तेच
त्यांना तो ट्रीटमेंटचा लोड औषध व
ह बस ह वई औषध बी असे लावाच लागते तेे औषध बी असे काही नाही लावासारखे कोणतीस नाही सातशे ना आठशे रुपयाच्या पुढं चिडली. तिला ते एक बॉटल ला एक बॉटल एक बॉटल ला जीवावर येऊ राहिले तिला पण त्या बाटलीची रेट पाहिली. तिला वरडायला लागली नऊशे रुपये. आंगो पूर्ण पूण शरीर लावायच. म्हटलं प्रोफेशनल कॉले तो.
मुलाना काय कळतं लहान लहान मुल आहे ते. कार्य थोडी आपली अडचण समजून घेईलस ना.
त्या सगळ्या हाऊस वाईफच त्याच्या.
हो ना मग त्यांनी ठेवलंच तस हाऊस वाईफ साठी त्यांचे स्पेशल. हम, तेच म्हणती ना आता हाऊस वाईफ साठी जॉब.
ऐक ना बाई बघितली दुपारी एक रील बघली ती हाऊस वाईफच. ब लावता बरं काला पठवला आहेत मी ती काय म्हणत होती हाऊस वाईफ राहायचं बाहेर निघल्यावर चार चौघींनी विचारलं पाहिजे. मॅडम तुम्ही कोणता जॉबला आहे, कुठे जॉब करता.
पर्सटि टावं लागती तशि डेव्हलप.
त म्हणजे तिला गाडी वगैरे फोर व्हीलर वगैरे सगळं येतं. बाहेर गेलेवर बाहेरच्या सारखंच राहती. ती भती अपण गरी आड दिवसडोक. नाही आपण घरी हाऊस वाईफ आठ आठ दिवस सडोकहीचरीत नाही, पण बाहेर निघल्या रात जायच ना कोणत पोस्ट वर असं वाटलं पाहिजे. नाही आपण बी चांगलच राहतो म्हणा बाहेर गेल्यावर पण आपल्या माग लेकर आहे ना.
मुलं पण आहे ना बाई. आता सगळ्यांची बराबरी करून थोडी जमणार आहे आपल्याला आपली आपलीच.
आहे.
आता बघ मी अस तुला मी असं म्हटली बर का.
हम्म.
आणि सोनताही आता सगळं सोडतना परांना सोडून. तस पळताना का त्या.
ते पण नाही चांगलं वाटत ना. तेचना.
मुली एवढं बिंदास जगता आपल्याला नाही जगता येणार आणि ते जगणं पण चांगलं हाय.
हम्म.
मला तर नाही आवडणार असं जगण तू काहीही म्हण. आपण एन्जॉय करायचा आणि आपल्या मुलांना सोडून द्यायचं काय फायदा. आपण कोणासाठी करतोय मग?
हो‌.
आपल्या मुलांसाठीच करतोय ना सगळं‌.
हम्म.
एक आई झाल्यानंतर मला एवढं कळतो आपली जिम्मदारी असते.
मला तर माझ्या पोरांना बघून असं वाटतं बाई की आपली स्वप्न आता क्लोज करावी. हम्म. आपले स्वप्न क्लोज करावी आता. दिवजाचे स्वप्न आता लई मोठे मोठे झाले.
हो ह.
काय काना सो आपण तिचे स्वप्न तरी. याला तर विराट कोहली बनायचे बाई काय तमाशा आमच्या घरात
बन मना बाबा तू विराट कोहली.
दोन वाजले का आमची बॅटिंग चालू होती भाई रफ रप रफारप.
हो.
तो बरच झोप घ्या घेनास बरं राहत मला असे दोनला झोप येत. ती नाही रफारफ बॅटिंग चालू होती ना घरात. टपाटप बॉल हनीत बाई. आमची विराट कोहिलीची मॅच पाहायची दोन वाजे येऊन. बास. बॅग फेकली कपडे फेकली अग शिक्सर मारत धना धना त्याने दोन खिडक्याच्या काचा पोडल्या.
हो.
मग खिडक्याची काच फोडली. मग खिडक्याची कास फोडली शोकेची कास फोडली माग कपाटाची फोडली ती बसून घेतली आम्ही आ आता. मागच आता आता नाही मागच बसवून घेतलेली माणूस आलता ना. म्हणजे इतके तर पराक्रम लांबेले आणि आता गटळी मी. हा घड्याळाला जावं लागलल आता अरे गड पळडी ग गेली टपकान.
हा.
आम्ही त्या टीव्ही खालचं त्या काच सुद्धा काढून ठेवलेले आहे धाका ना.
ह. त्याला ना मला पण लावायचे अजून पण अजून थोडा वेळ आहे तिकडं बघू म्हटलं ते पडेगावला आहे ना क्लास तर तिथस लाऊ म्हणलं तिला. मला कराटे नाही लावायचे मला क्रिकेटचे क्लास लावायचे तिला
ते मला एकोणीस उड्या
नाही मला क्रिकेटचे लावायचे आहे तिला
हा ऐक
इथ आपल्या एरियाच सांगयेच-
नाई पडे गावलाआहे ना- हां मग ये ना मी कशे करणारयें थोड दिवसनी आणखी गाडी वगैरे शिकवून घेयीन-
हां काही दिवसांनी आणखी गाडी शिकवून घेऊ- एक दिवस तू जायचं एक दिवस मी जायचं-
जमत
मी तेच करणारयें अजून माला काही दिवसन थोडं जरी आसं माझ जरी- काम जर कटीन्यू चालू राहिलं नां-
दोनच्या दोन च्या नंतर फ्रीच राहतेंनी पोरा कायी-
काही हरकत नाही त्यांच्यासाठी दोन एक घंटे जाऊन येऊन आन करायची- मी तेच करणार आहे-
दे चहा
हुं- तिला पण खूप हाऊस अगती इतकं बाप-
याला लटकायचं लटकाय आण ना काय पण या लटकायचं-
तुला म्हटलं मी ते ऑनलाईन पण छान आहे. मला करायच तेऑर्डर बघू आता- दोन तीन दिवसात करवने मी माझं एकदा ते पार्सल येते आल का मग करल.
ती कुछ रमत ती चार्ज
चांगलंय ते शंभर शंभर वेटच ते सगळं ओझ उचलतं ते- त्या मधला दरवाजाला लावून दिला खाली थोडीशी- हाव का?
माझ्या भावाने बे आणलेले ते.
हाव का?
हं-
बघाय चला म्हणून विचारू-
तो लहान आहे त्याला रिझल्ट आलता चांगला. मम्मी तुला एक सांगु का? ते आपला ते पिपर खालचा गजु मामा आहे. त्याला सांगलेय म माहीत नाय. हां आता पिपरखायचा गजु मामा आहे ना हुं तो-
हुं हुं-
व्हायरल आहे ना हाव लय व्हायरल आहे तो हो कोमला आन्टी सारखं आहे ना डायरेक्ट लय पातला हाय तो पातला हाय पहिले का माझा लाहाना भाऊ- लय पतला हय मम्मी लय वायरल लय पातला हाय वारेल बीन पद्रवी- वारेल म्हणजे झाम धाम. कळल मला. वारेल म्हणजे पटलस- अहो त्यो म्हणतो वारेल बीन पत्रा बी अरे पतरा म्हणजे, अरे पतला म्हणजे
ते कोण? तेच होतय, काय बोलू म्हणू मी त्याला.
माझा लहाणा भाऊ ना इतका बारीक आहे. तो सगळ खाऊनही पाहतो. जिम लावूनही पाहतो.
अहो, माझ्या सारख. मला पण मला पण एक ठीकाणी ऑनलाईन औषध ते, चालू ठेवा ताई‌ मी दोन मिनिटात कॉल करते.
हो बचलो